होय कनी
हां बोला ना, येतोय का आवाज?
हो येतोय
हा बोल ना काय म्ह
ऐक ना
हम्म
पासबुकच्या कशा एन्ट्री मारायच्या होत्या समूहाच्या आहेक ना समूहाच्या पासबुकाची माहिती फक्त एन एन हा
एकतीस मार्च आणि एकतीस मे पर्यंतच्या बॅलनसची माहिती
सेंटर पाहिजे ना फक्त
हम्म
प्रत्येक समूहाच्या
हम्म
माहिती ग्रुप टाकायची ना
हम्म
हा मला तो विषय समजलाच नव्हत म्हणून म्हंटलं आता विचारावा ह्
हम्म, हम्म, हम्म
ह् मग म्हटलं का आणि आरतीचा पण फोन लागत नाही याच्याहून आणि रुपालीचा पण नाही लागत का बर कधी कधी लागतच नाही आणि मी इकडन केला तर आवाज पण येत नाही हा